हॅलो
गुड मॉनिंग
गुड मॉर्निंग पहिला रिसेऊ हो ना झालत
होय थोडं का ते नेटवर्क प्रॉब्लेम असेल हम् अ आम्ही इचलकरंजी आपण होय कुणीकडे
हम्म इथं भारत मातामध्ये
अच्छा अच्छा हा मी इक इंदिरा कॉलचा आहे मागं
हम
हम्म हम् ह बाकी आवला
हम आवरले
बरो आता संडे
हां जॉब का
अ मी दवाखान्यात आहे आरोग्य विभागामध्ये गव्हर्मेंटचा अ थे जिल्हा परिषच आहे जिल्हा परिषद मार्फत आहे नी अ तलं शपूरमध्ये
शहापूरमध्ये वा
होय
ह् मग अपडाऊन कस
हा इथे एक तीन चार किलोमीटर इकडं तिकड चपरतोकत आहे हॉस्
हा हा.
आपलं कसं काय?
हा मी कागल मेडिसला जॉबला आहे
बर बर हा
तिथून हम्म तिथून अपडाऊन करतोय
अच्छा अच्छा प्रवास होत असेल ना थोडा
हम्म प्रवास आहे वीस किलोमीटर तरी आहे.
हा आता पाऊस वगैरे चालू आहे तर रोड थोडा खराब आहे तिकडे
होय रोड खराब आहे, मधी पूर आलेला जरा म आता आता जरा पाणी परत पाऊस गेल्यामुळे कमी आलंय
काय जरा सवकाश ट्रॅव्हलिंग करा.
होय ट्रॅव्हलिंग जरा सावकाशच कराव लागत त गेल्या वर्षी काय आम्ही फोर व्हीलर ठरवलेली
अच्छा अच्छा हा हा
मग ती गॅस एल पी जी वर होत गाडी होती एल पी जी वर मग आता घरा घरात गॅस मिळत नाय मग तेला कुठे मिळणार म त्यामुळे ती गाडी बंद केली आणि आता परत टू व्हीलर जाय चालू केली आणि आता गेल्या वर्षी पूर्ण एक वर्षभर टू व्हीलरन फोर व्हीलरन जायत होतो
नाय तेच थोड जरा बरी पडते ना सेफ मग सेफ पण होते आणि सगळ्यांना कॉमन खर्च पण हाय ना
व्हय कॉमन मध्ये असत ते बरं ग्रुप नाय
ग्रुप न गेलेला निवांत असते.
हम्म ते मग तुमची ड्युटी जनरल असणार कंटिन्यू
अह माझी मॉर्निंगला असते मॉर्निंग पिरियड ला आठ ते एक आमचं असत टायमिंग
आठ ते किती?
एक दुपारी म्हणजे दोन दोन अडीच वाजत्यात
चार तासात बंद सुटते
अह व्हय.
अह सहा तास होयत असतील
अह ते कसं आहे माहित आहे आमचं सकाळच्या पिरयडमध्ये आहे आमचं हॉस्पिटल
हा हा.
आणि आपला दवाखाना म्हणून एक आहे दुसरा दवाखाना ते दोन ते रात्री त्री दहापर्यंत आहे म्हणजे आठ नऊ पर्यंतर आहे
दोन शिफ्ट करया लागतात का?
नाही नाही दोन शिफ्ट नाही वेगवेगळ्या दोन दवाखाने आहेत गव्हर्नमेंट च विचार असा होत की, लोक संध्याकाळी कामावरन वगैरे आले तर त्यांना ते टायमिंग मध्ये भेट त्यावर सुविधा या हिशोब त्यांने ते सकाळी पण चालू ठेवलय आणि संध्याकाळी पण चालू ठेवलय हम्म.
हा.
हम्म.
मग ते तिथन एकच्या पुढ काय करता. समज काय निवांत
काय नाही घरीच असतोय
हा. एकच्या पुढं मग दु पार्ट टाइम काय जॉब करत नाही परत एकच्या पुढं भरपूर टाइम मिळ तो तुम्हाला
होय मिळते खरं निवांत आता डी फार्मसी डी फार्मसी झाली माझी. पण ते काय घ आ
बी फार्मसी ला मेडिकल घालायला चालतय नव्ह?
अ चालते होय.
हा हा
तरी आता मेडिकलचं प्रमाण बघायलाय तुम्ही चौका चौकात किती आहे.
वगैरे कुठल्या डॉक्टरला पकडून घातलं तर ते चांगल आहे ना तुम्हाला? अ डॉक्टर एक डॉक्टर पाहिजे खास ओळखीचा त्याच्यात खाली घातल की तो फायदा म्हणजे ते मेडिकलमध्ये त्या डॉक्टरांना चिट्टी लीहून दिली की तिथच
आ आहे बरोबर आहे पण त्याला टक्केवारी जास्त आहे.
टक्केवारी जास्त हाय होय.
हा त्याला आधी जवळपास एक वीस पंचवीस पहिला भराय पाहिजे डॉक्टरासनी
होय
ह हा मग आपले मेडिकलच एक दहा पर्यंत जातय, दहा बारापर्यंत जातय. ड्रग्स वगैरे आता मग तीनशे टक्के व आहे चाळीस पं एसकोण पन्नास घेते.
अ हा, हा
त्यांना माहित अस आपण किती चिट्ट्या दिल्यात म्हणजे किती पेशंट चेक केल्यात. अ व्हय आहेत आता घरी पण आहेत माणसं काय मग आम्ही ते फिल्डला गेलो नाही.
नाही डॉक्टर झालेल मग फायदा डॉक्टर करायला जास्त. म्हणजे फी पण जास्त आहे थोडा. साधं बीएम एस व्हायचं बीएम एस व्हायचं म्हटलं तर दहा लाख, तर दहा बारा लाख तर पाहिेजेतचं.
अ आता तो वर्षाला तीन साड तीन लाख रुपये आमची दिदी हाय आता बी एम एस ला.
हम्
साडेतीन लाख रुपये असं जवळपास चार साडेचार वर्ष. नाही नाही नाही फक्त शिक्षणाच फी. राहणं खाणं एक लाख रुपये इकड तिकड.
साडे चार लाख धरा की पूर्ण.
हा वय.
पाच लाख
ते बी ते बी ह्याजात असल तर म्हणजे अ लिस्टला नाव असलं तर, मिरिटमध्ये हा. आणि जर मॅनेजमेंट कोट्यातन घ्यायचं झालं तर एक पंचेचाळीस का रेट चालू हाय आता जवळपास, बीएम एस हा
पंचे चाळीस?
होय
भरपूर खर्च आहे की मग?
हम आता काय एम बी बीए स ला. शेहर मध्ये जाते एमबी बेसला सतरा ऐंशी लाख रुपये भरायला लागते.
होय तेवढं पाहिेतच की, मी ते जरा कमी एक कोट कला जातेच ओ ते.
होय.
मग ते आता डॉक्टर करायचं सोपं राहिलं नाही बा, गरिबांच काम नव्ह हे.
हा ते अभ्यास एवढा हॉस् असतो की नई. म्हणजे भयंकर आहे आम्ही बघितललं जरा आम दीदी च पुस्तक वगैरे घेऊन मी.
हा हा.
ते हम्.
त्याला पण पास आउट झाल्याशिवाय डॉक्टर व्हईत नाही न्हव.
अ व्हय, व्हय व्हय ते बारावी नीट मध्ये चांगला मार्क असल तरी नसणा - नीटला चांगलं. पडलं की मग डॉक्टरी होत्या, आणि सीईटी ला पडल की मग इंजिअरिंगला वगैरे भेटून जातय.
हा हा तरी पण. डॉक्टर केले म्हटलं झाले कंप्लेंट म्हटले की म पैसेच पैसेेत विषय नाही म ते सगळे घातलेलं पैसे निघते - नाही हात गुणावर पण अवलंबून हाय सोडा..
एम बी बी एस आता चिल्लर झाल्यात.
होय.
ज्योती एम बी बी एस च आहे आता सध्या ह्याला मार्केट ला.
का.
वल्यू कोणला हाई एम डी स्पेशलैजेशन डीिएम.
नाही आता खरोखर थंड ताप इकडे तिकडे असतेत ते डॉक्टर अस - माहिती ते. एक लेडीज डॉक्टर टिकत नाही सोडा, आणि लेडीज डॉक्टर जे अस - य य एम डी करा किंवा एम एस करा काय पण करा जी लेडीज डॉक्टर - टिकत नाही म्हणजे मार्केट मध्ये राहीत नाही जास्त म्हणून पुरुषशास्त्र येते कसं साधं बीएम ए जरी. केला आणि त्याचा जर का गुण येत असला-
हा हां हां
तर मग त्याची ओ पी डी चालत्या आता आमच्या इथ तुम्हाला माहित आहे की नाही माहिती ऋषेक चव्हाण म्हणून हाय. भारतात भारतामध्ये तेचा तेच. तन पण बीएम एसच केलंय खरं तची ओ पिढी एवढी चालू लागल्या पूर्ण इथली एवढ्या एरिया मधली सगळी माणसं त्याजवळ जातात.
होय होय.
म्हणजे त्याचा गुण येतोय हा तुम्ही किती डिग्री करा काय शिकलापेक्षा तुमचं हात गुणाने ते गुण किती येत त्याच्या एक्सप्रियन्स वर तिथं माणसं येतात ते पण महत्त्वाचं आहे. आता शिक्षण माप एम बी बीए स करून एम डी करू - पण त्यांच चालण झाले. काच न चालण्याचं कारण त्याचा हातगुण नाही.
हातोून ज विषय नाही ती एमडी बिंबडी हे मोठ्या दवाखान्यात असेल ना..
ती मोठ्या दवाखान्यात आता कस असते. ती एम डी झालाय खर, माझी परिस्थिती नाही मोठठा दवाखाना घालण्यासाठी. म्हणजे आता मी शिक्षणालाच पैसे घातले एवढं...
होय होय.
शि शिकलोय खरं माझ कड तेवढं. स्टँडअप नाही आहे मग ती ह माणसं मग काय करतात कुठ तररी मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉबला जा. म्हण ते जॉबला गेला तर. डॉक्टर लाईनला काय डॉक्टर स्वतः मिळवतोय जास्त. म्हणजे इकडे तिकड त्याचच असतंय, पण जे आपल्या- हाताखाली शिकायला असेल त्यांनी पेमेंट जास्त देत नाही आप बाहेर कसं हे बाहेर इथं काम करतात त्या त्या लेवलच त्या पेमेंट देतं वीस हजार दहां हजार वीस हजार पंचवीस
ती शिकाऊसनी जास्तं नसतेय म्हंजजे पहिलं सहा महीने फ्री चं असतंय.
होयं पहिले सहा महिने फ्री प्लसं पॉईंट त्यांचा त्यांचं चं खर्च निघंत नाहीं मंग त्यावेळीं शिकायला टांईमीगला
आता कसं हायं आपणं आता एवढां हात घाटलांय म्हटलं की खर्चा यां गोष्टीचा बघायच्यां नाहीतं नंतर ज्यां वेळेलां आपणं सीट व्हील -
हं
त्यांवेेळेलां मस्तं होतं
सेंट, सेंट म्हणजे कसं सेंट म्हणजे विषयं कायं ते स्वंत- त्यां पहिला ओपीडी घातल्यांशिवांय ते स्वंतः सेंट होतंच नाहीं दुसरं
बरोबर घे बरोबर
ते स्वंतः ज्यांवेेळी गालांय चालूं करेल आणि त्यांचं पेशंट वाढतील त्यावेळीं मंग तो सेट होणारं
आता कसं झालं अ तिघं चौघंजणं मिळूंन त्यांनी- एक मोठां दवाखाना टाकलां कारणं तेचं परवडते आता मी सपोजं गायंनीक असलो मं एक गरोदर हां. म्हंये ह्याच्यामंध्ये आता आपलं एक कॉमन दवाखाना हांय आपलां.
हां हां हां त्यालां मंग एडमिट पेशंट ऍडमिट पेशंट सगळ्यां सगळ्यां रक्तं लगवीचं आणि एकांजागीचं करायचं सगळं ते चौघा पांच जणांच्यांत मिळूंन करायचं माझं आयलाईज हॉस्पिटल कसं केलं आहे तसं
हां तसं ते चौघांच्या मंध्यें
हां ते जरा छोटं करायचं खरं ते मोठं असते
माशुंती आता आमंची ती एम डी सी शिकाल्यां मेडिसिन मंध्यें हम्मं.
मंग मेडिसिनं मध्यें म्हणजे मेडिसिनं मध्यें म्हणजे
आपला मेडिसिनं आपणं कुंठली देतोय पेशंटलां
हां
त्यांचा पणं कोर्स असेलं मंग त्यांत एमडी व्हायंला लागते एमडी मेडिसिनं. मं एमडी मेडिसिनं ज्यांचा झालायं कां नाहीं तेचं गोळ्यां रेपरदेतोयपुंढ
हां हां म्हणजे पांस आऊट करायचं कामं
ह पांसवडं म्हणजे तो विचारं करूंन देणारं गोळी तुम्हांला कुंठली सुट्टीबल होते कायं होतें
हां हां हां
हे बाकीचे डॉक्टर गोळ्यां देतंनाहींत
ते नाहींत कां
हेने फक्तं चेक करत्यांत पर हां म्हणजे फाहिलीमध्यें सगळं असतें आपलं मिशोवंर वगैरें
हां आता माझं पणं तसंच होतं मलां ही एकदां पोटाची तक्रार चालूं होती असं सगळ्यां बनकर डॉक्टर इथल्यां सगळ्यां डॉक्टर दाखवूंन दमलेलो परंत निरामलां ते कुलकर्णी डॉक्टर
हां हां हां
एखाद्याला दाखवलं तरं कायं कमी आय बीएस कसलं चालतंय त्यां टाईप व्हेरिटेबल वर्ल्ड सेंटर ते झालेलं आहे मंग त्यांच्यानंतर मंग मी धरमसी डॉक्टर सांगली मोठां पोटविकार पोटविकार तंज्ञ त्यांच्याकडे दाखवायच होत त्यांनी तर काय ला दिवसाला नाही म्हणत दहा ते पंधराच पेशंट त्याच्यावर पेशंटच घेत नाहीत आणि ते पेशंट टायमिंग घेतती सकाळी आठ ते संध्याकाळी सात अरे! एक पेशंट आत गेला लवकर बाहेर येत नव्हता. आन चेकअप पण असं नव्हतं की तो डॉक्टर म्हणजे मेन डॉक्टर आहे तेस सोशल चेकअप करणे त्याने अस यायचा दोन मिनिटं हात लावायचा बाजूला तर ते बाकीचे डॉक्टर ती सगळी होती ती सगळी माहिती घेणार सगळं डेली रुटीन. परत काय काय व्यसन बिसन सगळ लिहून घेणार एक मेंबर आणि ते डॉक्टर फक्त गोळ्या सांगणार औषधनात ति ते दुसरीकडे जाऊन गोळ्या देणार ती देणार दुसरी मॅडम पण चिट्टी देणार ती चिट्टी घेऊन जाणे मेडिकल त्यांचच मेडिकल कारण एका